हॅलो हॅलो.
हॅलो
बोला की
काय नाही बा
काय चाललंय.
काही नाही
आ
काय नाही.
काय नाही, अ काही ब निवांता आहे, काय मग कामधंदा नाही का काय?
नाही, आता अ खाली आलंय.
अकरावीला आहे.
होय.
काय चाललंय अकरावीेत, कुठं घेतलंय ऍडमिशन.
अ केवीपी ला घेतलय.
आ?
के बी पी.
केबीपीला घेतलय, काय कशाला घेतलं ॲडमिशन?
एम सी वी सी.
एम सी वी सी लावी, काय असतं एम सी वी सी, म्हझी?
इलेक्ट्रॉनिक.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय काय येतेय, काय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सला, काय कुठला सब्जेक्ट? क्त, का काय असते, सांगा की माहिती जरा.
बेसिक इलेक्ट्रॉनिक असते, बेसिक इलेक्ट्रिक असते, डिजिटल इलेक्ट्रिक असतय.
बर मग त्यात काय ब? त्याच्यामध्ये काय काय असतं, इलेक्ट्रिकलमध्ये कुठले पार्ट असतय, काय असतय, सांगा माहिती जरा सगळी व्यवस्थित?
ते आपण, घरात आपले, अ प्लग प्रयत्न अं अं प्लग परत ना स्विच, फॅन
बरं.
परत ना, टी वी, फ्रीज, वॉशिंग मशीन हे सगळे
हो ते काय वॉशिंग मशीनचे, काय इलेक्ट्रिकमधले पार्ट इलेक्ट्रॉनिक्समधले काय काय डिस्प्ले वगैरे काय असते, ते दुरूस्त करता येतेत का? आता नवीन मध्यें, बरं आणि आणि मग फोनला, फ फ फोनच फोनचं काय काय येत आहे आपल्याला करायला फोनमध्ये?
फोनचं आपलं एक हे झालं, कोर्स झाला.
कुठले कुठले कोर्स झाले, त्यात त्यात त्यात म्हणजे काय काय आहे बुआ कोर्समध्येध्ये तुमच्या?
कोर्स मध्ये डिस्प्ले बदलाय, सगळं फोनच इलेक्ट्रॉनिक.
किती दिवसाचा कोर्स होता तो?
दोन महिन्याचा.
दोन महिन्याचा, फक्त दोन महिन्यात सगळं शिकतंय?
आ?
दोन महिन्यात सगळ शिकतय का म्हनले?
होय होय.
मग प्रॅक्टिकल वगैरे काय नसत का?
प्रॅक्टिकल असतय, होय.
ते मोबाईल कुठल्या कुठल्या कंपनीच, दुरुस्त करता तुम्ही?
आयफोन परत ना रेडमी सगळे.
म काय आता, समजा डिस्प्ले गेला असेल, तर मग काय त्याला काय का कसं काम करत त्याचं?
खोलून.
खोलून पण काय, त्या डिस्प्लेला काय, तीन रेगा आल्या तर काय करायच असत?
स्ट्रीप असत्या, स्ट्रीपवर डिस्प्ले पहिला चेक करायचा आणि डिस्प्ले बसवायचा.
बरं आणि मग बाकीच्या आतल्या काय पार्ट ला? मेजर प्रॉब्लेम काय काय असते ते मोबाईलच?
चार्जिंग कनेक्ट तर काढाय असते, चार्जिंग होत नाही.
बरं.
तेवढं.
आणि व य व या हँग झाल्यानंतर पीस, काय करायचं त्याला?
अ फॉर्मेट मारायचा फोन.
फॉर्मेट मारायचा, रिसेट करायचा? मग रीसेट केल्यावर चालू होतो?
हो.
मोबाईल गरम कशानं होतो काय?
मोबाईल गरम की बॅटरीचे ह्याज्यामुळं होतो.
कश्यामुळं
बॅटरी जर खराब बिराब असली तर.
बंर म आता ते कोर्सेस कुठं कुठं हायती, आपल्या भागात काय माहिती आहे का?
इस्लामपूरमध्ये आहेत ना.
हायती
आहेत
बरं मग आता तुम्ही ब ब अकरावीला ऍडमिशन घेतलंय. आता अकरावीला सब्जेक्ट कुठले कुठले आहेत तुम्हाला? शाळेला
मराठी इंग्लिश
बरं
बेसिक इलेक्ट्रॉनिक
बरं
अ बेसिक इलेक्ट्रिक, बेसि डिजिटल इलेक्ट्रीक.
बर बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये काय काय येतयं? म्हणजे थोडक्यात
बेसिक इलेक्टेड म्हणजे सगळं बेसिक नॉलेज. आपुन वायरिंग बियरिंग कसं करायचो तसं
वायरिंग कसं कराय आणि दुसऱ्या सब्जेक्टमध्ये
हा
दुसऱ्या विषयात का दुसरा विषयामधी काय आहे त्याच्यात
सगळे इलेक्ट्रिक गाडी बिडीचं डिजिटल ला मीटर बीटर असत
गाडीचं मग गाडीचं डिजिटल मीटर येतयं आणि वायरिंग
वायरिंग ती सगळं सॉकेटच असतंय.
असत्यात काय प्रॅक्टिसला वगैरे काय? तिथं प्रॅक्टिसला कसं कसं कसं असतंय? प्रॅक्टिकल कसं असतं त्याज?
प्रॅक्टिकल अजून काय झालेलं नाय ओ.
नाही पण प्रॅक्टिकल किती वेळ असतंय? काय असतंय?
दोन तास.
दोन तास, आता मग त्याच्यात अ हे वा तुम्ही कोर्स केल्यानंतर पुढं काय ते व व इलेक्ट्रॉनिक्समधीच करायचा डिप्लोमा काय
हो
बरं आणि काय बाकीच? काय चाल्लयं सुट्टीत काय केलं काय फिराय बिराय गेलाय हो ता का नाय कुटं? बर आणि हे चं काय असतंय तुमच आम्ही गेल्यालो आम्ही गेल्यालो बाहेर फिरायला.
बघायला काय काय व निसर्ग सौंदर्य वगैरे असं असतं तय ती मग तुम्ही माव ते वं हे वं ह्याच वो पर्यटन केंद्र असतंय त्याच्यात
अ अ
तुम्ही गेला हुता नव्ह का? बर बर बर
हां
आणि काय? त्या ह्याचं काय? बाकीचं काय? तुम्ही आणि कुठला कोर्स केला?
आा
वर्षांनी दुसरा कुठला केला याने?
तेवढच गेलय
बर बर बाकी घरात कोणकोण असते काय?
घरादाची फॅमिली
फॅमिलीत कोण कोण आहेत तुमच्या
सगे आहेत
कोणकण.
अ आजी आजोबा मम्मी पप्पा हम्म.
बर आणि
आणि कोण ना
बर मग आता तुम्ही अकरावीला तुमचं मित्र मंडळ वगैरे काय मित्र मित्र किती आहेत? काय? कुठं असतात? ते मित्र कुठल्या ट्रेड ला आहेत? ते काय?
इलेक्ट्रॉनिक
किती मित्र आहेत तुमच्याकडे
दहा आहेत
दे ते आणि ते अ म्हणजे कसं शिक्षणाचं कसं तिथं तुम्हाला वैयक्तिक प्रॅक्टिकल करायला होती? का कसं काय?
वैयक्तिक प्रॅक्टिकल
वैक्तिक प्रॅक्टिकल तुम्हाला काय काय जोडा त्याच्यात
अजून काही शिकवलेल नाही
बर बर तुम्हाला मोबाईलच्या यातल काही येत असेल की सुरुवातीला हं मोबाईलचं काही काय जोडायला येत असेल कि तुम्हाला?
येते
काय मग. आतापर्यंत काय काय काय जोडलं तुम्ही मोबाईल मध्ये?
डिस्प्ले चार्जिंग कनेक्टर
कनेक्टर आणी का आहे स्पीकर वगैरे काय? स्पीकर स्पीकर? मोबाईलच स्पीकर काय? आवाजाच? स्वच्छ करायचा असतो मग आतापर्यंत तुम्ही किती मोबाईल दुरुस्त केले
बारा केले
बारा मोबाईल दुरुस्त केले काय? बारा मोबाईल मध्ये काय काय फॉल्ट होता सांगा बरं
डिस्प्ले आणि चार्जिंग
तुम्ही केले त्याच्यात काय काय अडचण होती त्याला
डिस्प्ले परत रिंगर ऐक येत नव्हता
रिंगरला रिंगरला काय? केलं मग रिंगर ऐका येत नाहीत
रिंग स्वच्छ केला
रिंगर स्वच्छ केला की परत चालू राहतोय? म्हणजे पहिला हाय तसा आवाज येतोय बरं आणि मग तिसऱ्या मोबाईलचं काय केलं?
डिस्प्ले ते सगळे
डिस्प्ले बदलली
प्रॉब्लेम एकच असत सगळ्यांच
सगळ्या मोबाईलला पण ते काय काय वेळ ते समजा डिस्प्ले एखाद्या मोबाईलचा फुटला पाक तर ते ते ते काही नवीनच घालायला लागते
हो. नवीन नवीन आलाय-
बर. त्याला खर्च काय असतो काय?
अ क त्याला खर्च पंधराशे पासन पुढ.
पंधराशेच्या पुढं. मग ते- पेस्टिंग करताना कसं? हातान करता का मशीनवर करता?
हातान.
हातान. मग ते प्र प्रॉपर कंपनी सारखं फिटिंग होतं का?
होत की.
म त्याला काय? तुम्हाला त्याच? आ. स्क्रू वगैरे काय? कसं असतंय ते?
स्क्रू नसतो. याच्यात कॉईल असते.
पेस्टिंग असतय.
हां.
मग ते पेस्टिंग केल्यानंतर- पुढं समजा पुढंत नंतर काही त्या मोबाईलला झालं तर ते परत काढता येतं का? काही हिटिंग करायचं असतं. ते का? कशी प्रोसेस असते ती पेस्टिंगची?
डिस्प्ले बसिवताना त्याला पेस्टिंग लावून डिस्प्ले ठेवायचा त्याच्यावर नि रबर लावायल.
रबर लावायचं. आणि ते पेस्टिंगच जे सोल्युशन असतेय ते कसलं असतंय ते? म्हणजे ते किती हे ब होतं? त्याला कालावधी काय असतोय काय?
काय नाही. आपण डिस्प्ले कधी वापरतोय डिस्प्लेला कधी काय होत नाही तोपर्यंत.
आणि परत काढता येतय.
परत न डिस्प्लेचा खराब परत न कदा कधी होईल तवा- डिस्प्ले बदलतानाच ते काढायच. काय होत नाय.
बरं बर. बरं. आता मला सांगा ते मोबाईलला- किती प्रकार? काय कुठले कुठले प्रॉब्लेम्स येतेत त्याला?
चार्जिंगचा येतो. डिस्प्लेचा येतो.
बरं.
आणि परत म बॅटरी, बॅटरीचा येतो.
बॅटरीचा.
मदर बोर्डेचा येतो.
मग ते मदर बोर्डचा प्रॉब्लेम आला तर कसा सॉल्व करायचा?
ते ट्रॅक असत्यात. ट्रॅक न चेक करायचे. मल्टीमीटरवर. ट्रॅक चेक करायचे.
चेक करायचं. बरं.
हा.
आणि ते चेक झाल्यानंतर ते फॉल्ट समजतो का आपल्याला?
हा. रीडिंग, रीडिंग घेत- ता येत आणि त्याच्यावरन समजत त्याच रीडिंग काय आहे?
रीडिंग काय आहे ते समजतय.
जर रिडिंग जर चुकलं. येत नसलं तर मग त्याला मायक्रोजंपर मारायच.
बरं बरं बरं बरं बरं. चालते चालते. करतो तुम्हाला फोन परत. दुरुस्तीच्या वेळी. ठेवू का?
हां.